तु वाच
हॅलो
अरे भारी हे की यायला
हॅलो
होय हो आपले इथूनच ऑर्डर घेतले रोड रोडला गेलो का
अरे झिरो सेकंड झाल काॅड झाल
अरे होतय एक एकदा हो करायचं नाही खरं तसं ते अ
हम्म
चेक होतय ना ते
हम्म
ते नाय मला सांग आजचं काय करू हजार रुपये आरमु येण्यासारख. जरी मग मी गेलो नाही तरी चालतय. हे बाबा आपल्या तसल काम नाही चालत असलं फोन नको.
हम
ह
बोल बोल
अरे कॉल चेकिंग होत त रे काॅल बॅक
हम्म कॉलची चेक होते ते पण बरोबर आहे.
त्याने मला हे पाठव की रे बाबा टॉकोच
कशाचं स्टॉको
हम्म
जरा थांब की पाठवतो.
आता तुला मी पाठवलो मला तू थांबवाला आहेस अरे लिंक पाठव की नुसता,
हम् थांब एक मिनिट पाठवा
हम
बर
बंद करकी बंद करकी. काय करतो माहिती आहे का ज्या वेळेला गाडी रिटर्न देणार आहे ना. त्या आठवड्यात हिला घुमवतो. पण हेच की अगडकडे मार आहे बमुळे अरे लिंकेजची माझ आयडी हाय लिंकेज आयडी हा रे माझी ऑलरेडी स्टोअर चेंज करून घ्यायला पाहिजे रे आपल्या जायच्या रोज आयडी म्हणे आपण जात ना किती आयडी आहे कळणार कसं मग हे ऑफर पॉज आहे रे चेष्टा करावी का मी चेक कर तूच चोपन करून बघ जरा बिल्नकिटचं नाव घेतलास बिल्नकिटचा मॅसेज आला बघीतलास.
हॅलो
अरे लिंक बंद आहे करत्या चे चेक कर चालू करून.
हा बंद झालं असेल आता काल चालू होती.
हॅलो हॅलो